बन.
आयर्लस.
काय नाही बसलोय ब.
बसलीस. काय काम करत नाहीस?
काय काम करू? आज रविवार आहे.
हॅलो
हॅलो ऐकू यायलय हॅलो
हॅलो
ऐकू यायले का नाही ग
याय लागलय के
काय स्पेशल केलेलीस म्हण
होय
काय शाबू वडं
शाबू वडे केेलते
कसं केलतीस सांग की मी पण करतो तो
शाबू रात्री भिजवलं की
हम्म
सकाळी उठून थोड्या वेळने त्यातलं पाणी काढायचं
हा
पंधरा वीस मिनिटने
हा
मग सकाळी उठून ते त्याच्यामध्ये शेंगदाणा भाजून कुटकरून घातलं ओली मिरची परत बटाटो उकडून खिसून ते मिळवून घेतलो
हम्म
मळून घेतल्यानंतर मग थोड्या वेळने मग केलो
गॅसवरर केलीस गॅस महाग झालाय आणि
चुलीवर केलो
पिथ आहे
हम्म
पप्पाने दुसरं जेवण करायला सांगितलं असतील की
होय भाकरी केली श्रद्धा
हा हा
आणि पिठल केलीय
आवडलं काय पप्पाासनी पिटलं
काय माहित विचारलो नाही
इ तरायत बटु
जरासच खालेत
हम्म हम्म
एडं खाल्लं तर आणि काय तर लय खात्यात
वेदू चा आज रविवार आहे काय
होय म्हणूनच वड केलं होत आणि काय रेसप पाहिजे कूठली हम्
मावश्या तेन आणि कोण फोन केलंत काय
मावशी सरिता मावशी केली होती
हां. काय म्हणाल ती?
कि म्हणाल ती अधिक महिना हाय ती भरायची असते अम अर्धी
हा हा.
मग तिची साडी मला घेऊन येऊन सांगल ती
किती जणी आहेत? चौघी जणी घेणार साडी?
वंदन मावशी तिच ती घेनार आहे सरिता मावशी घेनार आहे.
अजून किती दिवस आहे अधिक महिना?
सतरा तारखेपर्यंत आहे. मग आमच्यात काय मी चालत नाही म्हणून सांगितलो
अजून किती दिवस चालत नाही ग?
अजून अह जून अण्णांचं वर्ष श्राद्ध व्हायला लागतय.
कधी होणार कधी वारलेले?
सप्टेंबरमध्ये.
हो हो अजून लई लांब आवाज ऐकू येई ना. हॅलो. हॅलो. आवाज येत नाहीये ग. हॅलो. आवाज यायलय काय?
हा आता यायला लागला.
मग अशी का आवाजच येई न झालेला
इयर कॉल एलता
हा हा कट केलीस ना?
उचलालच नाही की
हा हा.
मग आज काय अभ्यास केलीस का नाही?
नाही करायला.
का?
फोन घेऊन बसलेला आज रविवार आहे म्हणून.
रोजचच तुझ रविवार असतात.
रोजच कुठ दररोज जातोय मी कॉलेजला निपाणीला.
कॉलेजातस
हम्म.
कॉलेजला की क्लासला?
दोन्ही पण.
हम्म.
पप्पा काय कराली
पप्पा गेले बाहेर.
काय करायला?
काय माहित काय करायला गेलेले सगळे मित्र मित्र गेले.
तुला काय सांगितल नाइत वय?
कधी सांगत्यात?
तू विचारायच त्यांनी सांगितल नाही की म
हम्म विचारल्या व कसं करत्यात बघितलंस नाव
कस करतत्यात सांग आता.
चिडत्यात.
तुम्ही जा इत नाहीसा वी ग फिरायला?
कुनिकड जावाव?
म्हणाल त्या नवं रश्मीकाकी तेन.
नाही जाईत.
कुणीकड जायच ठरलेल तुमचं?
कधी नाही ठरायला.
वेदूचं कॉलेज चालवायच्या आधी म्हणाल तर न्हव कोण?
हम्म हम्म पिठापूर.
इटापूर
पीठापूरस म्हणालते वाटतं.
म आता जाईत नाहीसा?
नाही आता जाईत.
हा हा.
आता काय फिराय जाईत नाही कुठं.
आमचे जाईत असले वेळी वेदूला एक दिवस पाठवणार नवं?
वेदुला? बघूया आता पुढच्या पुढं.
रविवारचच काढणार आहे खरं सोमवारी पण चुकलं तर?
बघायचं.
दीदी काय म्हटल्या सुट्टी? थराय नाई अजून काय.
शर्वरी आली नवं?
जाणार आहे म्हणालतीस ती.
दोन दिवस दोन दिवस हाय म्हणालती
सोमवारी जाणार आहे म.
दोन दिस म्हणजे काल परवा दिवशी बोलो हुतो. अ वेदिका पण आल्या नव?
ती जाणार असली तर मग आता काय जायला हुतंय, की अं ग्रुप वर मेसेज केलता त्यावेळी म्हटलेली कि
तिजी तब्येत बरी न्हाई आहे शर्वरीची.
हम्म.
म्हणून ती राहिल्या दोन दिवस. मग दोन दिवसानंतर जाणार आहे ती.
वरदादा पण म्हणालता सहा आणि सात तारखेला माझं पेपर आहेत. तेच्या पुढं चालतय मला म्हणून
हम्म. आज सात तारीख आजच की सात तारीख.
आता उद्यापासून कधी पण चालतंय म्हंटलाय ग त्यानं.
हम्म हम्म.
शर्वरी दीदीसाठी थटलय
हा हा. चौदा तारखे चालतंय रविवार आहे नंतर एक वीस तारखेला चालतोय.
एकवीस तारखेला काढाय ते तेरा तारखेला आल्यावर चौदा तारखेला लगेच कसं येईल.
होय.
म त्याच्या आधी चार दिवस दिदीला आणि प्रज्वलदादाला सांगाय पाहिजे कि.
हम्म सांगा म्हणासाकी
काय खाल्लीस तू आज
काय खाऊ साद च की अपल भात अमटी
भात आमटी खाल्लीस
होय तू काय मला बोलवली नाइस वडा खायला
बोलवलं नाही
नाही
म यायचं की तू
मला काय माहित तू काय करालीस
काय करलं म्हणजे
आज रविवारचं काय कि तस मला काय माहित यायला
हा श्रुती फोन कीलती न्हव
तुला
आ
सिद्दीला कीलती
सिद्धीला
हम्म
होय ये म्हणाल ती मी तिला म्हणाल तू इकडे येणा तर ये आज पार्लरला जा म्हणस
हम्म मग काय म्हटली
मग आज काय होत नाही म्हटली ती आज काम भरपूर आहे
हा आणि
उद्या येतो म्हणालागली
हा हा
मग उद्या दिदी जाणार तर काळी
हम्म परवा पौर्णिमाच्या वेळेला गीताईला फोन केलतो मी
हम्म
त्या वेळेला म्हणालती मी म्हंटलो की प्रज्वल दादा कसं काही याई नाही म्हणून
हम्म
तर म्हणाली की मला त्यांन एक चार पाच दिवस आत्ताच सुट्टी घेतलाय
कशाबद्दल
काय माहित बाई ना कशाबद्दल काय घेतला
बर
मग आत्ता काही लगेच त घेत नाही म्हणालता
हम फिराय जाय टाईमला चालते की सुट्टी एक दिस दोन दिस
कायमत एलारे वरी सुटन
आधी सांगून ठेवा त्याला
यश सांगतोय की आम्ही कशाला सांगा त्याजे तू बोलत तेक नसतोय तो फोन उ फोनवर पण कधी बोलत नाही
मग ते अधी सांगून सांगायचं यशला म्हणजे आता काय सुटले केच घेऊ नकोस त्या जाय टायमाला घेमस म्हण आणि तुमचं जायच फिक्स अकरा
जायच्या आधी कुठं जायचं हे ठरवाय पाहिजे
होय
आता वेदीला सांगतो की
सांग की
बाद फोन पण करायनी बाई आलूय म्हणून
हम्म ती स्वतः होऊन कवा यथे बक्ककीन किती वेळ झाला बघ
हे च्या आदी केलती सोडती न
हम्म
विचारतो तिला फोन करून
हम्म विचार की
हा वेदू काय अभ्यास करायला काय नाही
वेद तो आत्ताा लिहाय बसलाय
लिवाय बसलाय
हम्म
पाठांतर करतय काय नाय ग
गणित सोडवालाय तो
हा हा
तो रोज म्हणतोय सकाळी मला उठो मी पाठांतर करतो करतो मग ते रोज त्या रोज रज उजाडते खर पाठांतरच होत नाही
तू उठवणार आहे त्यो अभ्यास करणार
होय मीच ऊठवाय लागते तेला
स्वतःहून अभ्यास कराय उठलं तर अस अभ्यास मला करायचा हाय असं होतय बाळ
हम्म होय होय मग तु लई अभ्यास